हा बोल बे
अ येतय आवाज?
ह.
हा नाही पण तुमच्या याच्यावर तुमचं नाव येऊन राहिलं, वर्कर येऊन राहिलं. म्हणजे तुमच ओएचं टाकलंस. ते ना मी ते. म्हटलं मी दोन वेळेस लावला त हे नाय ह आम्हाले आले बाबा याच्यात हजार रुपये आले काल
अरे वा, बरं झालं.
हा अन पुजाले नऊशे पुजाले नऊशे रुपये.
हम्म चांगल झाले.
नऊशे रुपये आले मले हजार रुपये आले. हे ते श्लोकच्या पप्पाचाय. कस दहा दहा मिनटं पूर्ण केले ना, आपण गोष्ट एका जणांसोबत, तर मग ते पुरे पैसे येतात ते पाच मिनिटं, तीन मिनिटं, दोन मिनिटं बोलले ना मग त्याचे कटून कटून असे येतात. ते माह्या श्लोकटलेला वाटते खरंय हाहे की नाही माझ्या श्लोक ना काय केल, पाच, पाच तीन, तीन मिनिटात कट करून करून केलय ह आता ते आता पैसे आले तर म्हणतो यार काय मम्मी मी ना कुठं ह केला म्हणते ह आमचे झाले तीस कॉल पूर्ण आ आमचं नवीन काही ईन तेव्हा हे तर श्लोकच्या पप्पाचे झाले नाही त्यां आलेला आहे पण ते मोबाईल घेऊन जातात तर ते काही हे नाही मग मी आजच्या दिवस घरी ठेवून जा मी आज लावून आम्ही जी बोललीन इकडं बोललीन पूर्ण जितके झाले ती करीन म्हटलं तीस कॉल येतात बापद हम्म तीस कॉल येतात ते दहा दहा मिनिटाचे मग तेच ना मग एक तर ते अमुक लोकांले लागत अमुक लोकांनी लागत नाही.
हा
हा आता पहिले तुम्हाला रिंग गेली मग ते वर्कर दिसलं तर मग म्हटलं हे तर पप्पा नंबर आहे पण वर्कर कोण काय माहित म मिन कट केला व तो कॉल असच वाया चालला गेला म आमच्या याच्यावर लिहून येऊन राहिला पर कॉल अस सिर
हा हा
ममी तेच म्हणलं म्हणलं पपा त राधा म्हने कि वैशु न केल म्हने पप्पा च बी पप्पा च्या मोबाईल मध्ये बी केल म्हने अन तिच्या मोबाईल मध्ये बी केल म्हणे म्हट जाऊ दे त्या लखन्या लखन्याले सांगितलं तर न काही केला नाही
हम्म
मग पुूर आधी तेच म्हणे जाऊदे पूर पूर केल त जर पूर्ण कॉल जर तीस कॉलेपुरे केले तर चोवीशे रुपये येता ते पण ते पुरे पूर्ण झाले पाहिजे दहा दहा मिनिटाचे तरच येतात तसे जर आपण केले नाही तर मग काही येत नाही हा मग नाही येत ह्म्म मग म्हणून म्हटलं तररे पप्पाच्या याचार हे म्हटलं मा सकाळी रोज गुड मॉर्निंगचा फोन चालतेच
हा
असं न लावता असं पण ते सांगा लागते पहिले कि ते वरूनच चला देवा नाही तर काही वाया जाते ते ह कावून एवढ्या लवकर उठ कुठून गेले तुम्ही, आंघळ गिंगोळ करून बसून गेले.
काल केलीच नव्हती ना?
गुरुवार आहे म्हणून.
हूं!
मी तेच म्हणलं आज गुरुवार आहे म्हणून का?
ह बसलंय बाहेर बराच वेळ झाला बाहेर बसलाय
खुशाल उठला की झोपेल आहे.
काय झोपेल वाटत ग अजून, कून, कून काय आली नाही बाहेर.
नाही ग.
हं!
मी नाही सांडत. सुुशाल झोपेल की, हे गेले आत तास म्हनलं त्याला गुड मॉर्निंग. चलावून देऊ मंग. मी आ आ गुरवार आहे म्हणून अंग गोड बिंगोड करून पोती गीती वाचायले हे. म्हटलं चाल गुड मॉर्निंग. लाऊन देऊ म्हटलं, याचं चालू झालं का विचारून मी पाहू म्हटलं. अन गुड मॉर्निंग च लावून देजू म्हंटलं.
बरोबर आहे काय नही बाबा, काल अलता आमच्या इथे सात
काय म्हणता सेठ.
काय नाही झालं काम. फी वाढला म्हणल घरी बसल.
आ!
अ असा कसा वाढला, वाढलतर आता त्याला काय करणार. कधी आपल्याला सांगून थोडी वाढ तर ऐक मी आता वाढतोय रे- कमी व्हतंय. हां ना जबरदस.
मना काम नाहीये, आहे तिथ मग काय करा म्हणाय?
हां हा हवाता गणपतीत आता पाहुद्या जाऊन काय? आहे काय नाही.
अ पाहू आता ऊद्याच काय म्हणतो, काय निधी
हम मी तेच म्हटलं त उद्या जाऊन पाह काय म्हणता, काय नाही
तुझ्या कुणी करायची?
मग जाऊ दे जा मग पाहिला त्रास नशेल त मग एखादी महिना करून या तुमचं गणपतीच मंग माल सांगा त मंग मी री रिझर्वेशन करून ठेवते, मग येऊन जा.
ठीक आ हे. पाहू या.
हा उद्या जाऊन, हा उद्या पाहून घ्या काय होत? ते उद्या होते, की नाही होत मला सांगून हे पाहून घेऊ आपण. आणि मग तुम्ही लागलात महिना दीड महिना काम करून घ्या मला सांगा की मी या तारखेपर्यंत हे तर त्या तारखेचं रिझर्वेशन करून ठेव ते दोघांचं करून ठेव ती आली तर ठीक नाही आली, तर तिला सोडून मग एकटी घेऊन जाता.
चालू आहे.
हा नाही मी हा ते नाही मम्मी तेच म्हणल एक दीड महिना आता हे आहे तोपर्यंत एक दीड महिना हे होऊन जाते. समजा आता जुलै ना ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहू तिच काय- काय नाही त म ऑगस्ट महिन्याच करून ठेवीन रिझर्वेशन. तर मगं येऊन जागा ह हा उद्या पाहा काय काय नाही, मग मला सांग मग तस करून ठेवेन मी तस म कस तोपर्यंत आमचं बी हे सर्व होऊन, जाते पसारा आवरून होऊन जाते. मग काही टेन्शन नाही, हा मग मग काही टेन्शन नाही.
हम्म ह
म्हणलं, मग थंड बी होऊन जाते थोडं वातावरण. पाऊस दिवस पडून जाते, तोपर्यंत मग काही हे नाही मी तेेच म्हटलं, आता उद्या जाऊन पा काय म्हणते तो उद्या जर केला द ठीक आहे नाही, केला तर, मग सोडून देत जाणार. पण तुम्हाला त्रास नाही ना काही डोळ्याचा काही त्रास होतय? हा. हा मी तेच म्हटलं काही त्रास होतो शिंद म आणला आहे किंवा काही त्रास होऊन राहिला.
हम्म मी तेच म्हटलं त्रास होत असले तर हे हम्म.
कळाच कोण? फोन अलत का कोणचा? राज येत
हा राधीचा आला. राधीच चालूच आहे ना राधीचे ओलालेन वापस तीस. तर आधीचा काल चालू होता दिवसभर चालू होता राधीचा हा राधीले वापस टास् आलाय तर राधीचा काल. दिवसभर चालू होता. हम्म पूजिचा न येत. पूजी च झालेलय अन् पूजी आपण लावला की पूजी बोलत न्हई लगेच कट करून टाकती पूजी बदमाश पना करते ह मला बोर करता म्हणते सर्वजण. मी तेस म्हण आशीमध्ये मला बोर करतस. सर्वजन अशि बदमासाय पूजी बदमासाय पूजीचे अ नवऱ्याचे हून न्हई राहिले कॉल.
हम्.
फोन नंबर दुसरा टाकला काय काय माहत काय करते त्या बैलाला काही माहीत बी नाही पडत त्याला काल ते पैशात काही कस ट्र्झक्शन करायचं ते युपी आय आयडी नंबर हे ते टाका लागते त्याला काही माहित नवतं पत म श्लोकला फोन केला श्लोक न सांगितलं तरी काही समजेना कसं ट्रांजेक्शन करायचं ते यू पी आय डी. नंबर हे ते टाकाय लागते पळत. म्हणून श्लोक ले फोन केला समजे ना मग श्लोक म्हणे दोन फोन आहे ना तर असं करा एका फोन वून व्हिडिओ कॉल करा म्हणे आणि एका फोन वर दाखवा म्हणे मग म्हणे हा मग पूजाच्या फोन वर करायचं होतं मग त्याच्या मोबाईल वरुन व्हिडिओ कॉल केला मग श्लोकले दाखव दाखव केला मग श्लोकनं सांगितलं हे दाबा असं दाबा तसं दाबा हे करा ते करा मग तेव्हा त्यान सर्व केलं तेव्हा मग आले पहिले दोन रुपये आले येतात मग ते श्लोक म्हणे हे दाबून तुमच्या खात्यात ट्रानझेक्शन करा मग ते केलं त्यान परच लोक म्हणे आता हे दा तर त्याच्यावर माहित पडेल किती पैसे येतात पुढ मग परत त्यांना दाबलं ते मग त्याला माहित पडलं मग म्हणे नऊशे रुपये आले आमच्या हच्यावर हा मग ते नऊशे रुपये लगेच नई येत. ते टाकता त्याच्यावर तुम्हाला सात दिवसात नाही तर दहा दिवसात येईन पण येऊन जात आमला काल टाकलं होतं सात दिवसात नाही तर चौदा दिवसात येतील म्हणून पण रात्री सव्वा अकरा वाजता पडले ते पैसे खातातत श्लोक मोबाईल पाहत होता आणि तर श्लोक म्हणे मम्मी मेसेज आला की हजार रुपये पडले खात्यात म्हट जाऊ दे. चांगलं झालं म्हट जाऊ दे बसल्या बसल्या फोनवर बात केल्यावर हजार रुपये भेटून राहिले मग कोणाच काय आता म पोरगाववर काय बात मी ना केली सर्व मी ना केलं आणि म पोरगाव म आता मी कपडे घेऊन येतो म्यासाठी म्हण बस हेच काम करतो तुले का? कामधंदा नाहीये हो ना मी तेे सन मायावाला हिरो म्हणते की कपडे घेऊन येतो म्हणते मी त्याच्यानं माये होा ना इतकाता बदमास येतो श्लोकटला हम्म मी तेे सनलं म्हणते मी कपडे घेऊन येतो मायासाठी आला. हम् मण ते यार मला माहित असतं ना मी ना असा गडबड घोटाळा केला नसता म्हण ते म्ह आता आता काय ते तू पप्पाचे त्याच्यात पुरे कर आणि मग त्याच्यात ते आठ पाच सहा दिवसाना पूर्ण झाले ते तीस कॉल कि पाच सहा दिवस चेक कराय लागते पेमेंटच तर म्हणते मग पेमेंटच चेक करून आपण त्याच्या युजर आयडी नंबर हे ना आपला टाकून देऊ खाता नंबर बी आपला हे सर्व आपलं करून देऊ तर मग आपल्या खात्या देऊन देई मला लाद देन त बाप तुला
नाही येणार तसं नाही येणार ते
नाही य ते जेच तेच युजर आयडी नंबर अलग अलग असते ना हा, वेगळ वेगळ असतय नंबर सर्वांचे मले काही माहित नाही हे कसं करता काय करता राधीचा फोन आलता सकाळीच आठ वाजता. आ आता मले काही माहित नाही मी घरात बाहेर मग तिचा. फोन म्हटलं बापा सुधीरचा फोन तर कधी येत नाही सकाळी सकाळी तर काऊन आला म्हटलं काय माहित त म मी लावून पाहिला म्हटलं बुड्डी गेली का ह्याची म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी. फोन आला तर म्हंटलं, हा मला तर तेच की सुधीर. कधी फोन नाही लावत ना
फोन नाही येत ना सुधीरचं नाव पाहियला म्हटलं काय मी म्हटलं हिची बुढी गेली का म्हटलं आता आपल्या घरी एवढा पसारा म तर आता ह्या बुटी गेली आशी त आपल्याला जा लगीन म्हट म्हंटलं आता आणि दहा दहा दिवसान म्हटलं. काय माहीत? काय हाय काय नाही? घोर म्हटलं ताईचा, मग म्हंटलं काय करू? मग मी जाऊदे आता लावून पायते म्हटलं म सुधीरच्या याच्या वर लावला दोन तीन वेळेस. बिजी बिजी बिजी बिजी येत होता म्हणला. बिजी बिजी कोण येऊन राहिला याचा फो पण आता येन फोन लावला आपल्याला दोन तीन मिनिटं पहिले न आता त्याच्या आता बिझी येऊन राहिला म्हटलं ह्याचा फोन मग काय करू म्हटलं म्हटलं आता काय माहीत आता राधीला लावून पाहिते म्हटलं. मग राधीले लावला फोन मग राधी म्हणे नाही व म्हणे ते अस विचारायसाठीच लावत होते. मले रात्री चारशे रुपये आले म्हणे. काय त म मी त्याच्यासाठी लावत होती किंवा तुले पैसे आले कि नही आले की काय याच्यासाठी म्हटलं माय म्हलत असं वाटलं म्हटलं तुमची बुढी गेली काय? म्हणे तू वाट पाहिते का जात नाही? म्हटलं सुधीरचा फोन कधी काही येत नाही एवढ्या अस सका सकाळी म्हणून मला असं वाटलं. एवढ्या सकाळी तुम्ही कोणाचाच फोन नही येत म्हटलं पप्पा शिवाय कोणाचे फोन येत नही मला सका
त अ.
उमेदला म्हणून मला टेन्शन येऊन गेलत तुमचा फोन पाहून थांबा बाबा मी कट करून लावते ह, हा.